हॅलो!
हॅलो! हा. आवाज येतोय. होे. येतय.
हा. बाकी काय? चाललंय.
काय? नाही. अ. एक तास आज जॉबला सुट्टी होती आमच्या
अच्छा! ! आज सुट्टी आहे का?
हो. हॉलिडे असते. आम्हाला आज. हा. मा नाही. आम्हाला संडेला नसतं. वीक मधन एक डे ऑफ घेता येतो. संडेसाठी. सर.
अच्छा! ! हमं तसं काय? तुम्ही करताय? याच्यावर.
म्हणजे मी तर मी सध्या क्रोमाला स्टोर मॅनेजर आहे ना त्याच्यामुळे तिथं आम्हाला संडे सॅटर डे विक ऑफ नाही घेता येत.
अच्छा! !
तेव्हाच कस्टमर सगळ्यात जास्त असतं ना, संडे, सॅटर डे ला त्याच्यामुळे तेव्हा नाही राहतं.
अच्छा! हो. हो. हो..
तर, तुमचं काय? चाललंय.
आम्ही काय? नाही आमच तस संडेला पण, सुट्टी असते कधीतरी?
हा. हा.
आज मी, म्हणजे घेतली सुट्टी असं हम्म. मला थोडं काम ही होतं. हम्म. म्हणून ते आम्हाला सुट्टी दिली आज सुट्टी आहे माझी. ना, नाही तर मी पण मुंबईत. णि सॅटरडे जॉब ला जायचं हंम असा. हम्म.
तुमचं आयटी मध्ये की, असं आमच्या सारखा आहे.
नाही. ना मी बीकॉम केली आहेना. तर मी म्हणजे प्रायव्हेट कंपनी मध्ये आहे असं आहे. म्हणजे? ते अकाउंटचं काम करायचं ना.
हो. हो. हो. अकाउंटन्ट आहात तुम्ही तसं.
म्हणजे? अकाउंटंट नाहीये. त्याची त्यांच्या म्हणजे? अंडरमध्ये काम करत असं.
ओके. ओके.
हा. बाकी तुमचं काहीतरी सांगा? ना तुमचं काय? काय? हे असते तुमच्या फिल्ड मध्ये.
आमच्या फिल्डमध्ये. आमच्या फील्डमध्ये सगळंच येतं. ऑडिट व पण येतं आणि.. म्हणजे जसं की आता. जे अ. नवीन मुलं वगैरे असतं त्याच्या पिकिंग ला, पॅकिंग ला.
मग, हे स्टोर मध्ये. काही नवीन वस्तू वगैरे आला ते ठेवण्यासाठी आणि य वस्तू वगैरे आणि स्टोर मधले सगळ्या, वस्तू नीट नेटके ठेवण्यासाठी. एक स्पीकर असतो. आणि जे गाडी म्हणजे? म्हणजे? नवीन प्रोडक्ट वगैरे येतात. ते गाडी मधनच. खाली वगैरे काढण किंवा स्टोअरमध्ये पोहोचवण्यासाठी दोन पॅक कर असतात तस आणि
हम
हो आणि प्रत्येक काउंटरला सेपरेट एक स्टोअर बॉय दिलेला असतो जसं की अ मोबाईलचे काही काऊंनटर असतील किंवा मग लॅपटॉपचे असतील त्यासाठी प्रत्येक काउंटर वरती एक, स्टोअर बॉय असतो पण. आमच्या ह्याच्यात कसं असतं की ते आमच्या क शोरूम कडे नाही राहत अ समजा की एखादी कंपनी हे. त्या कंपनीचा जर कोणी म्हणजे त्या कंपनीचाच एक स्टोअर बॉय येईल त्यांच्याकडूनच त्यांची मार्केटिंग करण्यासाठी त्यांचा मुलगा राईल फक्त, आम्हाला स्टोअर मॅनेज करण राहत किती प्रोडक्ट आले. अं.. काय काय आलं. ते सगळ्या गोष्टींच मॅनेजमेंट ठेवणं आणि सेल किती झालेले आहे काय रात्री परत त्यांच्या परत एकदा एक ऑडिट करून घेणं रोज आम्हाला ऑडिट करायला लागतं, त्यांचं किती सेल झालं काय नाही झालं सगळे हेच.
हो हो हो ह् ह हाय आहे म्हणजे थोडं चवे हा.
प्रत्येक गोष्ट हो प्रत्येक गोष्टीचे मॅनेजमेंट ठेवावे लागते म्हणजे जेणेकरून म्हणजे काही जरी एक जरी वस्तू तू काही मिस झाली प्रोडक्ट काही मिस झाला तर मग ते सगळं आमच्यावरती येऊन जातं.
हम्म हम्म हम्म हम्म ते तर ह
करू घाता
हा का हो.
हो.
ह ह तस म्हणजे ते बघा आता असं आहे की एज्युकेशन मध्ये पण कॉम्पिटिशन झालंय सगळं आणि जिथे ज्या पण ते पण काम काम केलं तर तिथे पण कॉम्पिटिशन आहेच.
हो हो सर. तेच सगळीकडे आहेच ते आता समजा म मला पण ईथ त जास्त दिवस स्टोर मॅनेजर म्हणे राहायचंय आणि हे अ म्हणजे की जस की मला आता आयटी मध्ये स्विच करायचं होत पण मग आता दुसरा ऑप्शन नाही तोपर्यंत हे ठेवलेल आहे. कि जस हे झालं की मग लगेच आयटी मध्ये स्विच करून घ्यायचंय.
हा हहो.
हो जास्त दिवस कारण की इथे पूर्ण दिवसभर उभं राहावं लागतं ना त्याच्यामुळे इथे थांबत नाहीत जास्त दिवस.
आणि लाईफ लॉंग साठी ते तर हे नाही परवडणार, त्याच्यामुळे दुसरं काहीतरी बघना बॅकअप साठी. त्याच्या मुळे दुसरीकडे स्विच करायचं चालू आहे.
आता बघूच जस होईल तसं, बाकीकडे पण खूप कॉम्पिटिशन आहेच ना.
हा हा हा हा ते तर हाय आम्ही च जॉब मध्ये पण तस म्हणजे हाय कॉम्पिटिशन वगैरा म्हणजे बीकॉम काय आता मुंबईमध्ये तर नॉर्मलच
हो तिकडे नॉर् नॉर्मलच आहे ते ह एक इकडे पण नॉर्मलच होऊन गेलेलं आहे बीकॉम आणि बीए तर काहीच नाही राहिलेलं बी बीकॉम बीए सगळे नॉर्मल होऊन गेलेले आहे प्लेन ग्रॅज्युएशन एवढे डिमांड नाही राहिलेले. तिकडे जॉब नाही भेटते, त्याच्यावरती जास्त.
हो हो हो, हो हो.
ते आमच्या इकडे तर. तर नाशिकमध्ये सुद्धा प्लेन ग्रॅज्युएशनच्या बेसवरती म्हणायला गेलं तर अ जॉब्स त नाहीच ए.
हा.
ते. काहीतरी टेक्निकल नॉलेज किंवा म जे पण लेटेस्ट. टेक्नॉलॉजी वगैरे हाए त्याच्या रिलेटेड नॉलेज असणं खूप गरजेचं ए म्हणजे त्याच ते जर नसलच काही तर मग जॉब भेटणं खूप मुश्किल होऊन जातं, मग असे लोकल जॉब करावं लाग जस की अ स्टोर बॉय स्टोर किपर वगैरे हे जॉब भेटताहेत. बाकी असंच ए, अ चांगले जॉब नाही भेटते मग.
हा आणि एज्युकेशन करायला गेलो की, एज्युकेशन पण महागए.
हो खूप महाग आहे, जसं आता मत एम बीचालू होत ना एम बी ला मला नाईंटी थाउजंड फी ए इयरची.
ओ हा. ओके.
हो कारण की आता फील्ड पण तीच होती, अगं इथे स्टोअर मॅनेजर होतो म त्याच्यामुळ म अ एमबीए करून घेतलं बॅकअप साठी जर पुढं कसलं प्रमोशन वगैरेची वेळ आली. तर मग बॅकप साठी जे एम बी ए माझं बॅकग्राउंड राहिल्यामुळ. मला अजून हाय लेव्हलची पोस्ट भेटू शकते.
हा हा हा, हो बरए हम्म.
अ म ते परवडत पण नाय ना, खूप एक्सपेन्सिव्ह एज्युकेशन राहिल्यामुळे.
हा आजकाल काय परवडतच नाहीे आणि पॅरेंट्स पण काय करणार आपल्याला म्हणजे ते त्यांची पण मजबुरी असते. त्यांचा पण खर्च असते, वेगवेगळ न मुलांना कसं अभ्यास करवायच ते त्यांचं डोक्यावर कसं खूप त्रास आहे अस आहे, हम्म हा. पण अ पण माणूस पण काय करणार बघा आता कॉम्पिटिशन पण जास अय फीस वगैर कॉलेज वगैरेचे पण जास्त आहे क्लासेस वगैरे पण लावलेत. त्याच्यामध्ये पण फीस वगैरे म्हणजे जास्त आहे, तर करणार तर करणार काय? आणि करून पण चल आपल्याला जॉब परफेक्ट भेटते, आपल्याला म्हणजे सेक हे स्पायय होतय, तर आपण करू शकतो हे ना पण मजबूरीन असं वाट तर राहते, करायचंय म्हणून आपण घरी बसून काय करणार? चला हे नाही तर ते करायचं.
नाही ते तर गरजच आहे ना की आपल्याला करावंच लागतं ना, तसं कारण की जर नाही केले तर मग, म्हणजे असं अ आपल्याला पण असं टिकण समाजात वगैरे समजा आपल्याला पण काहीतरी कर नाही त्याशिवाय तर नाही होणार. आपल्याला ऑप्शन नाही राहत दुसरा. ते करावंच लागत मग म्हे ते भुईज असो. किंवा काही असो घरातले खर्च असो. त्या गोष्टी तर करणच राहता आणि त्यांची पण जर बॅक. कि ज्याच्यात खूप एक्सपेन्सेस वाढल्यामुळे आता, आता म्हणजे अ. थर्टी थाउजंड, फोर्टी थाउजंड सॅलरी जरी राहिली तरी ती कमी होऊन जाते खूप.
कमी होऊन जाते, आजच्या दिवसमध्ये हम्म हम्म. तेच तर आणि, पुढचं काय भरोसा नाही भरोसा. असं नाही की बाबा पुढे, आपल्याला काम आहे की नाही आहे हां.
नाही नाही सांगतयेत त्याचं, ते पण किती. किती दिवस राहील असं असत, आणि इथलं लै झालं तरी.
पाच वर्ष आधी बघायला गेलो त आपण कोरोनामध्ये हे गेलो होतो, तर कोरोना कोरोनामध्ये आ म्हणजे जे परमनंट आहे त्यांच वर्क फ्रॉम होम होता आणि ज्यांच नाही तर ते घरी बस बसलेलेच होते हे की ना त असं आहे प्रॉब्लेम. हा तेच तर, ना आमचं पण तसंच आहे. कॉम्पिटिशन तर असं खूप आहे. पण आता काय करायचंय म्हणजे, आपल्याला तो म्हणजे अं.. भेटला जो भेटला तर त्याच्यामध्ये, सॅटिस्फाय होऊन जायचं. असं आहे, हम्म म्हणून.
जसं की कोरोनामध्ये तुम्ही जसं म्हटलं की, तसं खूप जणांचे असे बॅकस्टेप होऊन गेलेले आहे जसं की. जे चांगले पोजिशन ला होते ते, सुद्धा माघे होऊन गेलेले आहेत.
हा.
खर्च राहिलेलं आहे ना तेव्हा.
हा, तेच तर हम्म हम्म.
नाही. आता जसं की.. जे जॉब वगैरे आहे ते नवीन जे, पण स्टुडंट वगैरे आहे ते जास्त टेक्नॉलॉजी वगैरे. पण त्यांचं एज्युकेशन आपल्यापेक्षा खूप डिफरंट होतं. त्याचामुळे त्यांना मग ते. ते सगळं परत पाहिल्यापासून सगळं शिकून, मग ते जॉब घ्यायला थोडं हार्ड जातं त्याच्यात.
हा. हो. ठीक आहे, मग बाकी. कि काय चाललंय तुमचं, काय लग्नं वगैरे चाललंय कि नाय.
नाही नाही अजून नाही झालेलं, अजून बाकी अजून मला म्हणजे अशी. जेव्हा हाय जर पोजिशन वगैरे झाली, कि मग करायच असं नाही अजून.
हो. हो. बरं. हा. थोडीशी.
हो म्हणजे? लगेच नाही घेतलेलं बरं. तुमचं काय चाललंय, तुमचं कसं आहे.
नाय माझा तर लहान मुलगा आहे, सहा वर्षाचा. पण काय जॉब म्हणजे? मी पार्ट टाइम करते असं. हो म्हणजे माझा मुलगा स्कूल, शाळे वगैरे जातो ना. मग, तो एकटो असतो असं एकटोच असतो, म्हणून तर काय त्याला. करावं लागतं, म्हणून त्यासाठी.
हा. म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवायला थांबावं लागत असेल.
हा. हा.. हो.
ओके.
ठीक आहे नंतर करूया‌ का, फोन हम् हम् चालेल.
हिल सात.
हा. हा.